हा बोल ना.
हम्म काय चालू आय.
काहीच नाही. त्या मी अ- वाडी पाटीला गेलो.
हां.
चला ते न आमाला वाडी पाशी सोडल आव अण्णा.
हम्म पण त्यांन तिथंच सोडलका?
मग तुम्ही विष्णूपूरील त्याच्या ऑटो त गेलं नाय काय?
त्याच्या ऑटो त गेलो नं विष्णू पुरीला. तर विष्णुपुरीला गेलो. तिथं त्या कमानीतून तिथं खाली एक आपण तू होता तेव्हा का नई आंबले होता वांटत. एक ग्रॅज्युएट गुळाचा नाही का.
कर ना.
त्याच्या साईइड ला एक अ कटिंग दुकान ये.
हम्म.
तिथं कटिंग ला बसलो आर्धीर कटिंग झाली तिथ - त नेल आम्हाला
हॉट - स्पॉट बंद हाय वाटते. हां.
आर्धे कटिंग मधून- यबयडझ
काौन र्री
त्याच दुकान होत दुसरं पण म ते नाही हे बंद करायचं आणि ते त्या दुकान चालव मग तेथून उटल परत य कारयणा मी कमपलीट केली
हा
हा माजेकडे नो दु काात झाली
कित बघेतले का तिचे
कटिंग आहेऐशीे रुपयं दाडी पन्नास रुपये
हा किती ऐंशी रुपये कटिंग
हा पन्नास रुपये दाडी
बापू माझ झालीी
कायल मागार
हम्म हा
तय
ऐंशी रुपये कटिंग
आमच्याकडं खेड्यामध्ये शंभर रुपये कटिंग अनं ऐंशी रुपये बदाडी
आमच्या तर चाळीस रुपये कटिंग घ भया आणि तीस रुपये दाढी
करा बाप
गावामध्ये बरं आणि बाहेर बाहेर जर का गेलं हे म्हणजे इथं फाट्यावर जर का गेलं तर पन्नास रुपये कटिंग तीस रुपये दाढी
अरे आमच्या खेड्यामध्ये आता माझ्या गावामध्ये तुला शंभर रुपये कटिंग
हा अर त्यान तर बंगले बांधले असतील किरमान
काही नाही पिऊन न सारे पिऊन वाशित पडेल राहतात
मग त्याच्यामुळे पितात ते माजतात तर पैसे आले कि जरा
हा आणि जर तू शहरामध्ये गेला ना कन्नडला जर गेला तर कन्नडला शंभर रुपये कटिंग
हम्म
आणि शंभर रुपये दाढी
बाप्पा बाप्पा लई महाग झाल की ते
हा आणि परत जर समजा शंभर रुपये दाढी क क कटिंग कोणाची जी रेग्युलरचे गिऱ्हाईक का पिची ज्या शाडमध्ये जातात समजा एखांद्या वेेळेस करता त्याची दीडशे रुपये कटिंग
ह
आणि शंभर रुपये साठी
बापरे.
या सगळ्यांनी.
लय महाग झाल ना ती
रेग्युलरचे गिऱ्हाईक शंभर रुपये कटिंग. पण मी काय करतो बुवा मी कायम कन्नड ला करतो एका एकाच दुकानात करतो आणि कायम
ह.
त्याला ऐंशीच रुपय हातात टेकवितो मी. कटिंग चे. नाही मग माझ्याकडे मी अ. ये ये कायमच गिऱ्हाईक घे ऐंशी रुपये घे झालं.
हम्म.
म्हणजे मी, माय पप्पा, आ माय भाऊ सगळ्या आम्ही एका दुकानात करतो ना. ते त म म ते येऊ घेऊन टाकतं, मग काय म्हणत नाही एवढ असं.
हो का.
सगळ्याकडे न असंल तसं फरक पडतो.
हम्म हम् हो.
तुमच्याकड लय स्वस्त हाय मग.
हा रं आमच्या इथं लई स्वस्त हाय रे. हिंगोलीला असेल पाय थोड महाग असेल हिंगोलीला.
माझ याच्यापेक्षा आमचं अ कन्नडला कन्नडपेक्षा संगमनेर महाग असंल.
संभाजीनगरला नाही कोठं म्हणजे कोठं कोठं महाग असतंय कोठं कोठं स्वत असतंय, आडम धीडम असतं. सरी.
हा तेवढा आहे पण मग तरी आता व्ही आयपी मध्ये फरक पडतो ना.
सी आय पी मध्ये तर महाग असणार झालं भैया.
आणि तिच्यामध्ये काय दिसतं कटिंग वगैरे करताना केस रहावा देता. म्हणजे ते अ पडलेले केस ते पूर्ण काढून बीडून धुता आणि डोकं धुवायचं काम नाही रिटर्न मग झालं. झालं.
हा म्हणजे डायरेक्ट जायचं काम कुठे बी.
हा.
आांघोळ करायचं काम नको काय नको.
काय झालं. तेच बरं राहत मी आता कॉलेजला जायचो ना एखाद दिवस सकाळीच कटिंग केली का मग कॉलेजला दिवस भर फिरायचं तर काहीच वाटत नाही असं. ते हवा. आ हवामानला असले का. टेन्शन नाही ना दिवस भर कॉलेज करायचं चल संध्याकाळी घरी.
हव.
किंवा न सकाळी नंबर लावून ठेवायचा दुपारी जाऊन कटिंग करायची आपल्या कॉलेजच्या ब्रेक मधी.
हा.
नंबर भरपूर राहतात तिथे असायची.
हो नंबर तर असेल की
ह.
हम्म. मग खावा की बाकी काय नाही बा आता काय पाऊस पडाची वाट पाहायची वरीत पाह.
पाऊ सगळे ब ना
हम् हम्. काय चालू आहे.
आा.
बाकी काय चालू आहे म्हणलं हे.
बाकी काय आता बाकी पोर बसल एका रूम मध्ये मी बसलो एका रूम मध्ये पोर
ह ही अभ्यास करायची. का तिकडे हम
हे अभ्यास करता बसता दोन तीन गणी स्वाल करतात बसतात
म ते एवढे हप्पा दुक भयान मारडा उठता उठा वाट बसाता वाटणार
ताकदच नाही राहिली ना काय आणला
काहीच नाही डायरेक्ट हा
खायला
मग कायआणतो
नाही रे म्हणजे ड्रायफ्रूट गिरायफ्रूट काय आणायचं ना याच्या मालून
आंबे आणल्याती
आंबीच आणली का फक्त डीमार्टला राहातं ना रे का आणायचं
उठलो कटिंग करायची आहे चाल वा वाट वाडी पाटली गाल होती दुकान बंद होत
अरे कटिंग करतेय किती दिवस झालं आताच कटिंग केली का ना
कटिंग कराय हो ती गेलो कटिंगला ती दुकान बंद होतो वाडीपाटीचं
अरे आम्ही कटी कधी केली माझी अभ्यान म्हणजे आता त्या दिवशी आमोलाची करायला गेलतो आम्ही दोघं आमोलाची कटिंग केली म्हण त्याच्या अगोदरच्या दिशी अभ्यान केती कटिंग
आमलेची कधी केली आता
आ मुल्यां मी गेलोव्हतो का दोघ जण सकाळी सकाळी
हा
तवा
मी गाव गाव खुणाला लढता
हम् राईट त्या दिवशी
तर तवा गेलीेते ना
हा
म ते राहता कधी
परत आता हे किती दिवसच किती झाले असेल दहा दहा दिवस नाही झाले
हा कशाला जास्त करायच
जादा नाही झाले रे आ मुलांनी
आता मी मी मी कधी गेलो होतो माहिती का मी अठरा मे ला गेलो होतो
अठरा मे ला हो मुला मी कटिंग करा कधी गेलं असेल तुला माहिित आहे का ह पेपर झाल्यावर आपली हे झाली का अ प्रॅक्टिकल झाले ना आपले
हम्म
झाल्यावर गेल तो सात तारखे सहा तारखेला.
नाही नाही
का प्रॅक्टिकल च्या अगोदर गेलतो.
मे मध्ये गेलं तुम्ही.
हो का अ अठ्ठावी सत्वीस तारखे गेलो असल
मे मध्ये तुम्ही एकवीस बाविस तारखेला गेलेलो.
नाही. तेवढ्या तेवढ्या लवकर नाही रे तेवढ्या लवकर नाही एकवीस बावीस तारखेल मी गावात कड होत की रे.
तुम्ही कशी गावाकडे होते. मी एकट्या गावाकड गेलतो. मी रात्री इथून गावाकडं गेलो, होतो मित्रांच्या लग्नासाठी
किती तारखेला.
ते अठराला लग्न वाटतं, त मी सोळाला गेलतो.
अठराला गेलता का तु.
सोळा
सोळा ला गेलता का!
हम्म.
थांबल्या तरी आपल्या बी गेले तर परत गावाकडे.
हम्म हम्
होकी भैया.
हा अमल्या बी अलता.
ह म
अमल्या संभाजीनगरला थांबला
हम्म तुम्ही आल्याच्या बाद परत आमोल्यान मी गेलतो म सत्तावीस अठ्ठावीस तारखेला गेलो आम्ही आणि अभ्या अभ्यास के अस सव्वीस तार केलं नाही तर सत्तावीस तारखेला ना आमल्या एकोणतीस अठ्ठावीस तारखेला
हा के अंद मग.
हम्म.
मला काय आटवाना!
तीर्थसंर्कार का रस रसि आंबे गिंबे खाल्ले का डायरेक्ट का रसगीस केला का नाही हॉस्टेलला एकदा तरी,
त नंतर केला. तवाच एकदा केला त
हम्म हम्म
काय करते मन भरोसा नाही ते.
य रस तुम्हाला जे गोड जे पनीर करायचं ते रस करतात.
पनीर
पनीर करत नाही ते रस करते डायरेक्ट नाही दही झधपाटी करते.
दही धपाटच करत ते.
एक तर दही धापाटी कराल नाही तर रस कराल दही धापाटी काबर कराला माहितीय का? त्या विटरला काय. काम नाही राहणार ना.
नाही ते बाया
होम
बाय अ ना कर
ह हॅ हा चालते